हां ब
हां विचार खूप छाने तुम्हीच खूप असं म्हणजे असं समजंल असं सांगता. पण असं प्रॉब्लेम काय का इथल्या बायकानलाय ना. आता खेड्यावरच म्हटलं ना कोणी एवढा असा खास विचार नी करत. आता चल्ला आपल्याला कामच राहतं उन्हाळभर आता कुठं काय करायचं. मला खूप इच्छा राहते हं.
आता सगळेच असे असतील असं नई. काही गटातल्या बाहेरच्या पण बायका असतील ना तुमच्या मैत्रिणी
हो.
म गटातलेच पायजे असं काई नई दुसऱ्या गटातल्या बायका असल्या तरी चालतील फक् तर तुमच्या विश्वासातल्या बायका घ्या, बाकी कोणाला घेऊ नका. मग ती गटात आहिजेच असंच हायये.
आणि, आमचं म्हणजे एरिया असं आहे ना ताई तर इकडं जास्तच य असं धुकं वगैरे राहतं ना- पर्यटन खूप येतात.
मग तेच तर म्हणते, तुम्हाला तुमच्या हा त्याला
अ तर माझं असं म्हणणं होतं,, हं माझं असं! म्हणजे घरच्यांला पण सांगणं होतं माझं का आपण आहे ना, नाही काही त्याचा छोटा स्टॉल टाकायचा
स्टॉल ला काय होत माहितय का,, ऐका ऐका स्टॉल टाक टाकण्याविषयी काही प्रॉब्लेम नाही,, तुम्ही घरातनं सुरू करा,, आता तुम्ही काय करा की तुमच्या घरात नाही ना, तुम्ही एक आधी फूड लायसन काढून घ्या ठीके, एक फूड लायसन काढून घेतलंत, की तुम्हाला कोणी काही करणार नाही. तुमच्या जो काही घराचा एंट्रन्स आहे. आता तुम घराच्या बाहेर ओसरी असणारे,,, घराला ओसरी नावाचा प्रकार असणारे तर ओसरीला फ्रेम करून लावायचं, फूड लायसन,, म्हणजे हे आमच्यासारखे ज कोणी येणार,, अति दीड आम्ही लोकं म्हणजे दीडशे शाने लोकं असतो,, आम्ही लगेच विचारतो. किं जरी चव लागली, जरी काय झालं, ज जरी तुम्ही स्वच्छता ठेवली तरी आम्ही खौचटा सारखं विचारणारच की, तुम्ही फुड लायसनस काढलय का?
हम्म हम्म.
असा आगाव पण आम्ही करणारच
हम्म हम्म.
तर त्याच्यासाठी एक फूड लायसन्स काढून घ्यायचं,, आणि तुम्ही अत्य आता तुम्ही स्वतः आता वैयक्तिकरित्या करा,, किंवा तुमची अजून कोण जवळची मैत्रीण असेल तर तिला घ्या,, दोघांमध्ये करा. आणि एक दोघींमध्येच आत्ता,, फक्त एवढंच जाहिरात करा कि बाबारे, आमच्या इथे अ हे मिळतील,, अ स्नॅक्स मिळतील.
हम्म हम्म.
आता तुम्ही बाहेर गेलात ना स्टॉल मांडायचा झाला. ना तर तिथे स्टॉल मांडायला आपली लोक क काही एकतर तिथे तुम्ही घर सोडून जाणार म्हटल्यानंतर,, घरातल्या लोकांचा आधीच नकार असतो.
हो.
मग हे काम कोण करणार, ते काम कोण करणार मग हे असंच झालं ते तसंच झालं., फार नाट असतात. त्यापेक्षा त्या भानगडीतच न पडता घरातनचं जर तुम्ही केलं पाठी बाहेर लावायची,, आता तुम्ही जर रस्त्यापासनं आत असाल,, तर रस्त्यावर ती पाटी लावायची कि, असं बाण करून पाटी लावायची, इथं हे हे पदार्थ मिळतील. असं करायचं. लोकं येतात,, जर चांगलं जेवण मिळालं, चांगलं व्य आणि ताजं गरम असं अन्न मिळालं तर लोकं अगदी कपारीत पण जातात,, डोंगर कपारीत दरीत पण जातात.
हो जातात ना
त्या एरिया जाणारे,, आणि तुमच्याकडचं एवढं पोषक वातावरण आहे तर तुम्हाला फक्त काय करा माहितय का,, फक्त मुगाची भजी कांद्याची खेकडा भज्जी
हम्म
आणि कडक चहा.
हम्म
स्ट्रॉग चहा जरां असं, कारण तुमच्याकडे धुकं असतं गारठा जास्त असतो तर आल्याचा आणि ह्याचा आलं कडी आपलं काय म्हणता, गौती पात, गौती चहा असतोना गौत ती चहा वगैरे असा टाकून केलेला चहा, बसं सुरुवातीला हे दोन तीन आयटम ठेवा, बघा तुम्ही दिवसाला कमीत कमी, नाही म्हटलं तरी दोन हजार रुपये तरी तुम्हाला कुठे गेले नाहीत
हो.
फक्त तुमची तयारी पाहिजे आणि रडायचं नाही की मला आता आणि पहिली स धंद्याचा पहिला नियम एक ठेवायचा आपल्या घरात, जे मी हे ह्याच्यातन गेलीय म्हणून मी तुम्हाला सांगते की घरामध्ये तुम्ही ज्या वळेला दुकान उघडणार आहात दुकान चालू करणार आहात, तर सकाळी दोन माण सांच जेवण तयार असलं पाहिजे घरात.
हम्म.
कायम घरामध्ये तुम्ही नसताना तुमच्या पाठीमागे दोन माणसांच च जेवण तयारच पाहिजे, म्हणजे तुम्ही जरी दमून बागून आला तर तुम्हाला पटकन घास ते पोटात जरा घासमुटका गेला तर पुढचं काम करायला तुम्हाला ताकद येणार
हम्म.
घरी येऊन परत हात पाय धुऊन मग आपण चुली पुढे उभं राहायचं तर ते खूप अ कटकटीचं होतं.
हम्म.
म्हणजे सारखं चोवीस तास आपण अन्नात राबल्यासारखं होतं
हो हो.
च नाही व्हायला पाहिजे.
तर हा नियम कायम ठेवा, कारण काय होतं की शेवटी सगळं आपण करतो कोणासाठी पोटासाठी करतो माझं पोट शांत असेल, आता तुम्ही जर तुम्ही कामात असला तुमच्याकडे कस्टमर भरपूर असले तर तुमचे मालक आले, तर म्हटले बाई जेवायला दे तर तुम्ही ते सो कस्टमर सोडून जेवायला वाढणार का, मग तिथे लोकांच्या समोर आपली बडबड होणार का?
हम्म.
काही वेळेला नवऱ्याला पण चेव येतो की हा, तुला काय आता तुला बाहेरचंच काम करत बस घरातल उप पाशी मरू देत लोकं असन तसं, म्हणजे हजार असतात, नवरा म्हणजे उषाखालचा साप असतो काही झालं तरी
कितीही चांगला म्हंटला तरी तो उशाखालचा सापच असतो कधी डसल काही सांगता येत नसतं, त्येच्यामुळे मग आपण जर दोन म मग हे करून ठेवले जर दोन पोळ्या करून ठेवल्या तर आपल्यालाच उपयोगाला येतात ना.
हो.
तो पण म्हणतो की हिनी करून ठेवलेलं आहे भाजी फक्त गरम करून देते आपल्याला चुलण तर तयारच आणि एक ठेवायचं की चूल ठेवली तर, तर चुलीवरच आहे ना मजी हंड्रेड पर्सेंट ते आत्ता बाहेर आहे ना पन्नास रुपयाला डिश आहे भज्याची शहरामध्ये तुम्ही जर गावामध्ये जर तुम्ही पंचेचाळीस रुपयाला दिली आणि समोर करून देताय काटा वगैरे लावलेला अऊल वगैरे चूल अऊल दोन्ही करायचं जेणे करून तुम च इंधन जास्त जळणार नाही
हा
येथे गरम, गरम राहत ना खाली धग राहते ना चुलीची शेजारी अवलाला मग ते शेजारचा पदार्थ पण तसाच गरम राहतो
हम्म
अशा प्रकारे काही जरा डोकं चालवून टेक्निक चालवून तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला खूप फायदा खूप पैसा मिळण्यासारखा आहे
हो
फक्त तुम्ही डोकं चालवा आणि काम करायला लाजायचं नाही आता अर्थात तुम्ही शेतकरी असल्यामुळे तुम्हाला काय माती हात घालायला काय ला काहीच नाही वाटत
हम, हम
आणि काही करू ना म्हणजे असं खूप पैसा देईल तुम्हाला तुमची आई काळी आई येना तुम्हाला खूप पैसा देईल ती इतकं देईल की तुम्हाला तुमच्या पदरच कमी पडल
ह
एवढं ती देईल फक्त तुम्हाला घ्यायचं डोकं पाहिजे आणि तुम्हाला घ्यायचं डोकं पाहिजे आणि ते राखायचं डोकं पाहिजे
हा
द्यायला ती देईल क तुम्हाला द शंभरात लाख हातानी देईल पण ते राखायचं ती जी काय पुढची पिढी आहे तिच्यासाठी ते एक ते एक उदाहरण राहायला पाहिजे आणि ती एक शिस्त रात जी बाईला शिस्त असते ती पुरुषाला एवढी शिस्त नसते व्यवहाराची म्हणा कामाची म्हणा मग ती एक रुटीन लागते एक शिस्त लागते आणि आपलही समाजात ना म्हणजे एक हे होतं वजन वाढतं
हम्म नाही क चांगलं केलं म्हणजे चांगलं डोक्याने काम केलं तर होत ते पण त्याच्यासाठी ना मॅडम घरच्यांचा पण साथ पाहिजे ओ
अरे ते हे बघा म्हणून तर तुम्हाला काय म्हटलं पहिलं मी काय सांगितलं की दोन वेळचा दोन जणांचा स्वयंपाक तयार ठेवायचा
नाही नाही खाय प्यायचं तर ठीक आहे सात म्हणजे कशी का मान बल पाहिजे त्याला
आओ मानसिक बळ आता हे बघा आपण असं मागितलं तुम्ही मला द्या देत नाही जेव्हा तुमच्या हातात ना चार पैसे जमा होतील. जेव्हा तुम्ही आता तुम्हाला शेतीला किती खर्च असतो? काही कमी खर्च नसतो.
ह.
एक पीक घ्यायचं झालं तरी लाखाची ब बरोबरी असते ती. लाखाच्या आसपास तुमचा खर्च जातो. पण त्या त्यातलेच जर पन्नास हजार. तुमच्याकडनं मिळाले तर काय हरकत आहे?
हा.
मग का नाही नवरा तुम्हाला सपोर्ट करणार. आणि एकेका पैशाच हे बघा, आत्ता सुरुवातीला तुमच्या घरातलं जे काय मटेरियल आहे ना तर त्याचा बाजारभवानुसार त्याचा हिशोब मांडून ठेवा. सपोज तुम्ही कांदा घेतला कांद्याची भजी करायची झाली, मुगडाळ घेतली मुगडाळची भजी करायची, तेल घेतलं, बाकीच तर सगळं तुमच्या वावरातलंच आहे.
हो.
तुम्हाला फक्त तेल आणि मीठ एवढ्याचाच खर्च आहे. आणि इंधन तर पण तुमच्या घरातलंच आहे. गॅस नाही जाळायचाय तुम्हाला चुलीवरतीच करायचंय.
चुलीवरती.
आणि चहा करताना कायम काळा चहा करून ठेवायचा. कस कस्टमर आलं कि त्याच्यात वेगळं त्याच्या ह्याच्यानुसार काय त्याची ऑर्डर असेल दोन चा तीन चा. तर तेवढंच मटेरियल घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये दूध टाकून द्यायचं. उकळून द्यायचं जेणेकरून तो चहा शिळा होत नाही. काळा होत नाही, त्याच विष होत नाही, दूध घातलेला चहा ठेवायचा नाही कधीच ठेवायच नाही.
हो, हो.
मग हे एवढं केलं तर तुम्हाला का नाही मिळणार?
हम्म.
आत्ता तुम्ही एक काम करा ना, तुमच्याकडे जर आता तुम्ही जरा अस बाहेर आहात ना जरा लांब आहात ना.
हम्म.
तर तुमच्या जरा गावाच्या जवळ कोणी असेल. असं जर अशा ठिकाणी जर कोणी तुमच्या ओळखीच असेल. तर त्याच्याकडे सुरुवातीला करा मग जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे कराल तेव्हा त्यांच्याकडे तिथे पैसे मिळतील तुम्हाला मग त्या वेळल्या तुमचा नवरा बघ की बाबा हिला इथे एवढे पैसे मिळता ये तू तिकडे नको करू मी तुला मदत करतो. आपल्या घरी कर करेल ना तो त्याच्या तोंडून निघू द्यात ना?
हो.
असं होऊ शकतं?
हम्म होऊ शकत ना?
मग असं करायचं. आपण असं मागितलं नाही नाही तुम्ही मला सपोर्ट करत नाही. असं जर क -बघत बसले तर त्या आयुष्यात कधी तो माणूस तुम्हाला मदत करणार नाही. हा पण त्याला जर कराय करायला तयार करणं आपल्या हातात आहे.
हो मग.
मग आपण जर आसं करुन दाखव खवलं बाबा रे तू काय करत नाही, मी का का गेली तू बाहेर तर तुम्ही मला सपो सपोर्ट केला नाही म्हणून मला जावं लागणार, तुम्ही सपोर्ट करा मी इथे करते.
हो
मग काय, त्यालाही पुढच काही बोलता येणार नाही.
हम्म झालाय ताई कॉल, तुम्ही करता?, हा
ओके मॅम, ओके
ओके.